हॅलो हां बोला.
येतोय आवाज.
हा येतोय येतोय येतोय.
ओके ओके व्यवस्थित येतोय काय.
हो अगदी व्यवस्थित येतोय आता मी लावला तुम्हाला नाही लागला फोन नाही बघते ते मी परत हा हा हा हा हा असू शकतो
बाकी काय म्हणता कस
हो बाकी मस्त मजेत तुम्ही काय म्हणताय?
आम्ही पन मजेत
हा पाऊस पाणी आहे का आज?
हो चालू आहे पाऊस - थोडं थोडा बारीक बारीक पाऊस काय खरत नाही पाऊस -
हो
पाऊस पाहिजे पण एवढा
हो खरंच आहे पहिले ते दोन तीन दिवस पडला तेवढंच त्यानंतर तर नाहीच मग गेलेलाच होत
हो त्यानंतर आणि काय आता काय पाऊस काय दुष्काळ पडतो काय काही सांगता येत नाही बाबा
हो, नको असं नको व्हायलाय खर तर पडला पाहिजे चांगला जरा हो ना गेल्या वर्षी होता मे महिन्यापासन आता काय?
गेल्या वर्षीार पूर्ण शंभर टक्के धरण भरले होते. आता तर पाऊस आता
तेच ना हो ना खरंच आहे मध्ये मध्ये ब्रेक होतोय तुमचा आवाज
ब्रेक होतय
हा थोडासा
वायफाय आहे तरी काही हे नाही
हा ते कधी कधी आता आहे पावसामुळे रेंज असा व्यवस्थित येतोय मधन मधनं थोडासा ब्रेक होतोय आवाज. हो ना
हा कदाचित पावसा पावसा
पावसामुळे थोडस असेल रेंज ला प्रॉब्लेम
तुमच्याकड म्हणजे तुमच्याकडे काय आहे, म्हणजे काय फेमस वगैरे काय तिकडे भागात तुमच्या
कसलं काय मला नाही कळलं आम्ही आमच्या इथे का आमच्या इथे काय आता द्राक्ष वगैरे फेमस असत. अ मिसळ पाव फेमस आहे इथला. असं हा हा हाह सेम ये सेम ये हो ना
बोलूया आपण एखादं पर्यावरण वगैरे
अ हो चालेल ना चालेल
तुम्ही तच्याकडे म्हणजे तुम्हाला असं झाड लावायची आवड आहे का?
कसली
झाड झाड झाड वगैरे म्हणजे असे
आधी आमच्या जुन्या घरी भरपूर झाडं होती आता आहे तर इथे पण आमचा फ्लॅट सिस्टम आहे तर थोडसं नाही लावणे होत. तर चालू आहे विचार थोडं थोडं आता बिल्डिंग मधले हो नाही आता बिल्डिंगमध्येध्ये खाली चालू आहे ना सगळे झाडं लावणं वगैरे मग सगळे लावता येत आता एक एक चालू आहे रोजची म्हणतायत आता थोडे थोडे कुणी रोपं येऊन लावून लावा तेवढंच जरा छान वाटेल परिसर जरा सुशोभित दिस
पर्यावरण पर्यावरण पूरक असताना झाड... पाहिजेच लावाय खरडोडून टाक त्याच्यामुळेच ते हे सगळं आणिसर्गचक्र बिघडलंय....
हो ना खरे खरे त्याच्यामुळेच तर हे असं दुष... का आणि हे सगळं चालू असतं.....
हो तेच त्याचे त्याचेच दुष्परिणाम आहे सर्व... अ ज सर्व पाणी म्हणजे कस.... हिजे असं जागा पाण्याचे हे जे नियोजन नाही ना त्याच्यामुळे व्यवस्थित.....
खरं आहे ना...
ते जमिनीत पाणी भयचं ते पाणी मुरत नाही जमिनीत...
हो त्यामुळे असं आणि सगळे सिमेंट आणि हे नको नको झाले ते...
हो तेच ना त्या उष्णता पण वाढते मग उष्णता वाढले की.... साहजिकच आहे जमिनीची धोप आणि जे पाहिजे ते म्हणजे.., पाणी जे पाहिजे ते जमिनीत पाणी झिरत नाही त्याच्यामुळे मग..... नंतर दिसतात जसं निसर्गाचा.... थोडं थड मागे मागे मागे सरकल्या सारखं झालं जस पूर्वीज मध्ये पाऊस यायचा
हो जुलै मध्ये तेच ना.. आता कस नाही ते अधिक महिना पण आला होता ना त्यामुळे जरा... पुढे मागे झालं असं जरा...
तर गेल्या वर्षी चांगला मे महिन्यात सुरू झालेला पाऊस... आल तर काहीच नाही या वर्ष हा.... हम्म ते थोडस पुढे झालंय...
हो...
हम्म... काय म्हणत बाकी घरी कोण कोण बाकी असतं तुमच्या...
बाकी असतात ना सून मुलगा सर्व...
अरे वा अरे वा चांगलंय किती मुलं आहे....
एक
हा हा हा चांगलं.... हा हॅलो हॅलो येतोय आवाज.,.
हा नाही तुम्ही आवाज याच्याकडे लक्ष ठेवा ह टाइमाकडे
हो हो हो आहे अजून पाच एक..
आ त झा मी तेच म्हटलं टाईमाकडे कारण मला ना ते... ह तिथं लॉक होऊन जात ना मोबाईल...
हा माझाही लॉक पण मी आहे घडाळाकडे लग लक्ष असत माझ हो का.. तच त नंबर लागला नाही तुमचा
नाही तो माझा नंबर ना तो माझा नंबर आहे ना त्याचे त्याला नाही बंद.... हे तर मग ह्या नंबर वर त्याच्या वर्णतीला मी दाखवते... पहिले करून ते म्हणे मला माहिती नाही कसं करायचं करायचं मग.... होचे म तिला म्हटलं मी तुला.... दाखवती म्हटले एक कॉल करून मग तू पुढची कर.... असं काय बोलायचं काय बोलायच असं त्यांना प्रश्न पडतो
मला या आधी सुरुवातीला तसाच प्रश्न पडलेला? काय बोलायचं आता कसं....
माहिती आहे का अगोदर आहे ना अगोदर एक विषय ठरून घ्यायचं काही... विषयाच पर्यावरण म्ह आपल्या.. सामाज कार्य असं कुठला पण विषय याबद्दल ठरून घ्यायच आणि मग... बोलायच्या तुमच्या... पास हम....
तेच असं ठरवलं असलं की मग जरा बोलायला आता... आता रोजच्या रोजच्या माणसांशी बोलण वेगळं आणि आता आपण.... कधी भेटल नाही असं तर मग थोडस...
आपण कसं अनोळखी नाही आता ओळखीचीच आहे असं म्हणूनच बोलायचं...
असं म्हणूनच बोलायचं खरंय हो पण जरा ते असं अवघडल्यासारखं होत... पण नंतर एकदा बोलायला लागलं की मग काही नाही मग वाटतं बरं....
असा समोरचा तसा पाहिजे ना म्हणजे असं बोलणार नाही तर.... मण बोलायचं मग काही विषय नाही काय नाही काय.... मग काय बोलणार दोन याच्यात शब्द... आम्ही तर फोन वर बोलायचो ना तर आम्हाला टाइम पुरायच नाही.
ह
आम्ही विषय अर्ध्यातच ठेवून संपून जायचं आमचं
संपवून जायचं खरंच आहे. असं कोणीतरी अस समोरची व्यक्ती... जशी तशी पाहिजे.
मग अर्धा विषयी ठेवायचं, अर्धा विषय... त्यांनी कॉल केला का तिकडनं मग तेव्हा बोलायचं.
खरय ना मग काय करणार? बोललं पाहिजे असं मग ते आपली वेळ हि पूर्ण होते. खरय खरय हो हो.... आवरली काम वगैरे.
हो काम तर चालूच असती आता ती काय ते मत नवीन आलंय मतदान... कार्ड, मतदान कार्ड काढायचं... ते चालू होतं मग म्हंटलं चला ते का काम.... करून घेऊ आणि एसटी चं पण आता नवीन कार्ड काढताय ना ते एसटीचं काही.... तरी आपल्याला.... लेडीज ला सवलतीच्या म्हणजे अर्ध तिकीट आहे तर त्याच्यासाठी ते.... अ काहीतरी आहे ते कार्ड ते बी...... मग तेच काम म्हटलं की..... हॅलो, येतोय आवाज हॅलो.....
मध्येच गेलेला....
हो ते वायफाय त्याच्यामुळे होत असेल....
तेच ते रेंज नाही आहे तुमच्या इथे जास्त म्हणून ते होत.....
मग तेच म्हटलं.... का कार्ड वगैरे ते काढायचं ते काम करून घेऊ मग.... ते करून घेतले. आणि पावसाच पण वातावरण पाऊस.... पण चालू झालं त्यात मध्ये....
हो शेती वगैरे असेल तुमच्या तिकडे.....
हो शेती आहे ना गावाला आमची...
हा....
शेती आहे. चालू असत शेतीचे आता... आता शेतीचे पण अ काल परवाच तिकडे फोन केला आता ते मागे.... कांदा पिकाचे नुकसान हे झालं ना गारपीट.....
हो हो हो अरे खूप नुकसान झालं तिथे......
हा..... तिथे गारपेट झाले तर त्याच्या म आता शासनाने काही पैसे हे केलेले आहेत तर ते चालू आहे तेे याद्या आल्या आहेत. मग त्याच्या केवायसी वगैरे करा.... मग ते चालू येतं ते आता.... हम् ते ते करून घेतलं ते बघू आता..
हो ते केलं का मतदानाचं तुम्ही मग?
हो केलं ना केलं ना ते तिथे जाय.... जाऊन आपलं तिथे गेलं ना आपल्या मत आपण मतदान करतो ना... तर त्याच्यावरती नंबर देतात नाही का तो टी वाय असं काय असतो तो... हा मग तो नंबरला ते तिथून फॉर्म काढून देतात आपला....
हा....
तो फॉर्म भरायच फोटो लावायच त्या.... फॉर्म आपल्याकडे देतात आणि एक फॉर्म त्यांच्याकडे असतो.... मग जाऊन करून आ.... कारण कसं ते गरजेचं... आपलंय म्हणजे आपलं मुतां नक हे व्हायला का हळवायला इकडे तिकडे....
खरंच ना मलाही करायचंय आता तेच करून घेते मी पण...
कोण? आत्ता चालू आहे ना तेवढ्यातच करून घ्या..... कारण नंतर आहे ना कोट.... लागल होणे कारण ते तिथले सर लोक तेच सांगत होते म्हणजे ते कोर्टाचे काम तर कशी असतात माहिती ना सरकारी लोक.... त्याच्यापेक्षा इडे चालू य हे बीएल ओ ठरवलेले आहे ना त्यांनी...
बरोबर बरोबर मग तिकडे जाऊन करून घ्यावा लागेल... हो ना...
हा मी करून आले माझ आता झाला बघू तेव ते काय? त्याचं काय काय नाही ते कारणाचं....
हो ते पण करावं लागेल...
हा ते विचारलंच नाही मी.....
कसला ते एस टीच का...
नाही एसटीचं नाही एसटीचं तर बोलले ते एक महिन्यांनी येईल कार्ड... त्यांच्याच ऑफिसला आम्ही फोन करू म्हण त्यांनी नंबर वगैरे लिहून घेतले....
मग त्याच त्याच काय करावं लागेल..
कसलं एस टीच...
तच हा...
काही नाही तिथ आधार कार्ड घेऊन जायचं ते आधारकार्ड... कार्ड व आपल्या तिथे एंट्री करतात एंट्री केल्यानंतर मग.. वगरे घेत त्यांच्याकडे आप डिटे जाते सग.. टाकला थांब घेतला का मग ते त्यां.... का ऍप असेल त्याच्यामध्ये एंट्री करतात.... मग आपल्याला मेसेज पण येऊन जात होत ते महामंडळ..... आणि काहीतरी अडीचशेप घ्यायचे आता म्हणजे कार्ड नवीन बनवायचे... काय ते अडीचशे रुपये घेतात.... नंतर ते कार्ड काहीतरी त्याच्यावर ते जसं आपण रिचार्ज करतो ना...... तसं त्याच्यामध्ये पैसे टाकायचे आणि तुम्ही एसटीत म्हणजे आणि ते कारड उपयोगी पण म्हणे असं.... म्हणज मी असं ऐक की कारड तु्हाला पेट्रोल पंपावर पण चाल तु ही.... त्याच्यात पैसे टाकलेले आहेत समजा तुमच्याकडे डेबिट कार्ड हा....
हा
ते कार्ड तुम्ही पेट्रोल पंपवर पण युज करू शकतात शॉपिंगला वगैरे तिकडे पण य...... शकतात....
म्हणजे क्रेडिट कार्ड सारखंच झालं ते.... ह ना डेबिट कार्ड सारखं बरोबर बरोबर....
मला आहे फोन कट होईल
हो हो चालेल चालेल हो हो हो मलाही छान वाट - ल मी मी करते तुम्हाला
आणि हो हो हो या नंबरवरच आणि विषय विषय ठरवून घेऊ काहीतरी
हो हो आधी करते मी तुम्हाला कॉल
हो हो चालेल हो